हॅलो हॅलो
हॅलो हा बोला की. काय नाही ना तुमची सकाळपासून त दिनचर्या कशी असत्या.
माझ कस आहे मी घरीच असते. काय आणि मिस्टर सर्विस करतात. मुल मोठीे आहेत. एक मुलगा हायस्कूलला एक मराठी शाळेला आहे. त्यांचे डबे तेवढ असतात.
हा
बाकी म्हटल तर फक्त काय म्हणत्यात ते शिलाई काम करते मी.
हा शिलाई काम व्हय. हा होय होय ह‌ म शिलाई काममध्ये ब्लावूझ फक्त शिवताय का ड्रेस पण. हा हा बाहेरचे घेता.
हा बाहेरच घेतोय माझं चालू असतय
हा
टी व्ही चालू करत्या आणि बसत्या
काय म्हणलासा
वढते नाही मिस्टर हाइत ओ त्यांना म्हंटलं टीव्ही चालू करा
हा हा
आणि बसा
हा हा
ते हे व्हायलय ओ माझं ते काय रेंज प्रॉब्लेमच व्हायलाय नै
होय होय माझं पण डिसकनेक्ट कॉल तेन भरपूर व्हायला लागल्यात
हा माझे पण तसेच झालेत ना भरपूर कॉल
होय काय माझं पण भरपुर तेच झालय रेंजच प्रॉब्लेम हाय ओ
जचा प्रॉब्लम आलाय एक कॉल लागला की दुसरा कॉल लागतच नाही अस लई व्हायलय
होय
तुमच्याकड पावसाच वगैरे वातावरण हाय काय
नाही आता सध्या तर काय बघा तुमच्याकड हाय काय आमच्याकड तर पाऊस आमचा तर हा कोकण भाग म्हणत्यात पण कोकण भागाला आजुन पावसाचा थेंब सुद्धा नाही कसला तो
नाहीतर काय आमच्याकड तर एकदा मध्ये सगळीकड पडला बघा त्या वेळेलाच एकदा पडला. एकदाच फक च बाकी सगळीकड जरा जास्त दोन - तीन दिवस सलग तर पडला आमच्याकड फक्त एकदाच पडला
हा हा.
काय म्हण हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हा बोला की
हा बोला की
ते रेंज प्रॉब्लेम होता ओ म्हणून वर गेलेलो तिथं म स्वयपाक
हा हा हा हा स्वयपाक निम्मा झालाय जरा भाकरी करायच.
हा हा
आता पोरांचा अभ्यास सुरू होतय
हा हा
सकाळी पोरांचे डबे असतात नै म एक सकाळची चपाती रोजच आणि संध्याकळी भाकरी करतोय.
हा हा घरात किती मेंबर आहेत तुम
तुमचं काय असतय दैनंदिन?
दैनंदिन दोन मिनिट हं हा हा छोटि हाय काय
हा सासुबाई तेवढं सेपरेट राहतात नै त्याच्यामुळ
आवाज येतोय माझा तुम्हाला स्पष्ट?
होय यालालाय की
हा हा तुमचा मला येत नाही ओ येत नव्हता ओ खरं.
या याय लागलंय मला.
हा हा आमची दिनचर्या कशी असते सगू काय आमची फॅमिली काय शेतकरीच आहेत सोडा कोण अस सर्विसवाले कोण नाहीयेत. अ दहा तरी मेंबर आहेत घरात आमच्या मग सकाळी दूध आमच्या डेअरीकडन सगळं पाच साडे पाच वाजता डेअरीच कॅन असतय म्हणजे साडेपाच वाजता सकाळी दूध काढायला लागतय.
होय
मग तिकडं सासू सासरे दूध काढला जातात तोपर्यंत मी माझी बहीण म्हणजे बहीण म्हणजे जाऊबाई आम्ही दोघी एका घरातचय तेज्यामुळ म ते आंघोळ वगैरे करून मग जेवणाला सुरुवात करायला लागत्या. पेन काय दोन मिनिटं हं काय केलंस पेन? त्यातला घे तोपर्यंत त्यातला घे
डबे करायला लागत असतील?
डबे होय सकाळी नऊ वाजता तर लागत्यात अवं डबं. हे घे पाचवालाय पाचवालाय होय होय नाही मुलांचे नाही, शांत बस फोन चालूय तोपर्यंत ह्यातला घे की म नाही
मिस्टरांचं पण
मिस्टरांचं दिरांचं ते जॉब नाहीये काय ते माझे मिस्टर सेंट्रिंगला सेंट्रिंग वर असतात धरणाच तेन सेन ट्रिंग असतय का नई? धरणाची काम तेन त्याच्यावर असत्यात अन दिर काय वेल्डिंग कामाच्या कामावर असत्यात. हा हा सकाळी नऊला तरी डबे लागत्यात काळा देतोय मस्त बघ तरी बघ तरी इकडे लावतो इकडे इकडे मुलं दमवत्यात आओ लय. देवराज दोन मिनटं अं मावशी खाली आहे बघ तू, खाली अभ्यासला जा मावशी खाली आहे बघ जा. आणि रंगाचा जर लावून दे जा.
काकीला मावशी म्हणत्यात वय?
चालाय काय माणसून जा मावशी गेल्या आल्याय मावशी हॅलो मुलं बघितल्यासा काय आमची दंगा होय होय बहिणीलाच बहीण असल्यामुळे का नई ते मावशीच म्हणत्यात मावशी आणि काकाना अण्णा म्हणत्यात.
हा
मावशीच म्हणत्यात घरातल असल्यामुळ काय नाही घरातली म्हणत होती काकी किंवा आंटी काहीतरी म्हण म्हणून. ते नाही त्यांना ना ना आता घरातलंच हाय असू ते म्हटलं लहानपणापासून तसच हे केलेलं आहेे ठेव बाहेर जा.
मग तुमचं इतरं घर कुंभोज मध्ये पण आहे ना म्हणजे माहेर?
अ हा माहेर कुंभोज माहेर कुंभोज नाही प्रॉपर इचलकरंजीची म्हणजे मम्मीला आमच्या दिलेलं गाव इचलकरंजी.
बरं
मग मम्मीला दिलेलं काय विचार त्यानी ते मम्मीला भाऊ पण नाही आणि बहीण पण नाही मम्मी आमची एक टिच
मम्मीला पण जरा आजारी असायची सारखी इंचलकरजी मध्ये त्याच्यामुळे मग ती कुंभोजमध्ये राहायला गेल्या.
तिथ कोणा जवळ मम्मी जवळ त्यांच्या म्हणजे तुम्ह
हा ते हा आजीजवळ
हा हं
तिथंच आहे मग राहायलाच आता दहा पंधरा वर्ष झाली तिथंच आहे आता, कुंभोजमध्येच आहे.
बरं म्हणजे तुम्ही
हम् हा तिथच
बर
हम्
ममीकडच तुम्ही प्रॉपर कोकणी आहे का सगळे
काय ते
तुम्ही सगळे कोकणी लोक म्हणजे इकड मायारचे पण तेच आहेत
नाही नाही माहेरची नाही माहेरची सिटी लेव्हल आहे इकडले आम्ही कोकणकर लागतोय
म्हणजे मी तुम्हाला सांगू का माझ्या कानावर कसं आलेलं कोकणी लोक कसे करतात त्यांची मुलगी इकड देत्यात महाराष्ट्रात म्हणजे असं इकडच्या भागात आणि इकडची मुलगी तिकडं करत नाहीत असं काय तर माझ्या कानावर आलेलं म्हणून विचारलो
असं काय नाही ते कसं आहे सांगू इकडल्या कोकण भागात जरा काम भरपूर असत्यात मग कस आहे आपल्याकडल्या सिटी लेव्हलच्या मुली जरा करत नाहीत नाही शेण म्हणा जनावरांच म्हणा हे करत नाहीत ते असं हा ते म्हणून करत नाहीत ते कस पुढ केल कि पूढ केलं की नुसत कने म्हणजे भांडणाचच हे कि
हा हा हा बरोबर आहे कि
मग ते आम्ही कसं समजून घेतलं ते आत्ताच्या कोण मुली शेन घाण म्हणा दुध म्हणा शिकलेल्या मुली कोणी येवढ हे करत नाहीत ने म्हणजे खेडवळ भागात देत पण नाही एक हा हा आणि एकदम खेडे भागणे एक एक सुविधा नाहीत मुलींना आताच्या सगळ्या सुविधा लागतात त्या जागेला ते आपल्यासाठी त्यांना कसं कामाची एवढी स सवय नसत्या मुली कॉलेज शिकत हे करत तेवढं काय म्हणजे आई बाबाच्या जीवावर कि अजून कामाची सवय नसत्या मग ते त्याच्यामध्ये होईत नाही आम्हाला पण कोणतं जनावर म्हणा जनावरच शेण हे आम्हाला कसल असतय ते माहित नव्हत पण जशी जबाबदारी पडली तशी आता नशीब आपल इथच आहे म्हणल इतच कराय पाहिजे.
हो हो बरोबर आहे कि तुमचं पण मला वाटलं की ते लोक असे प्रॉपर इकडचे करतच नाहीत आणि
नाही नाही असं काही नाही पण आमच्या भागात नाही म्हणजे आमच्या इकड आमच्या गावात पहिल्यांदा मी होतो मग नंतर माझ्या बहिणीला आणला आता तीन ते चार तिकडले इंचलकरजी ज्या दोन तीन मुली आहेत ते पण कस अस लव्ह मॅरेज करून आल्यात
बर
आता तिकडल्या भरपूर इकडं मुली येतात इकडल्या पण तिकडं भरपूर आहेत हिकडल्या काय तिकड गेलेलं नशिबच म्हणायचं तिकडन आम्हाला म्हणतायच म्हणजे इकडली
हा सर्वच हयसंय मला वैयक्तिक तर लिहावच आहे
मी फोन व बोलू का नको तेच सांगा मला तझ्या मला डोसकं खाल्लं बाही फोन वर सुद्धा भुरू देणार कोलग जरा काल जरा पूर्ण होते ना रंगा जरा पूर्ण आणतो थांब बारका जो माझा मुलगा आहे क नाई एवढा एक तेच दंगा आहे बघा यो घरात, एकट्याचा फक्त त्या थोरल्याला मारतोय.
लाडा तर अस असे
नको नक म्हणत होत त्याला तोच आता गेलाय पुढं पॉवरफुल झालाय
ह हा हा हा
आणी काय मग. काय नाही बगा. आता जरा ते तुमचं कॉल हे झालं की मदलच अ. कधी गेलता काय तुम्ही आणि सुरायला. ते दोन दुसऱ्या कॉलमध्ये शेअर करा, आता मेहन हे झाल्या दोघा. हा. हा हा ठेवा. हा करा.